हा हॅलो! हॅलो हॅलो हा येतो का? हो हो येतोय आवाज. तुम्हाला येतोय? माझाच मला येतोय रिटर्न कसं काय? काय माहिती नाही मला व्यवस्थित येतोय तुमचा हो का पण माझाच आवाज मला पण येतोय आणि तुमचाही आवाज येतोय. हा हा कधी कधी असं होतय पण हो का हा पण आता मला व्यवस्थित येतोय तुमचा पण माझा आवाज मलाच येतो रिपीट हो ना पण मग आता मी बोलेलं कळतंय की नाही कळतंय? हा पण एकदम असं बारीक आवाज येतं तुमचा. हा हा अस एकदम बारीक येतोय आवाज. तर वॉल्यूम फुल आहे आणि मी ह्याच्यावर बोलतीय. हेडफोन लावू हो का? तरी पण एकदम आवाज तुमचा बारीक येतो तुम्ही हेडफोन लावा ना येताच तर त्याशी छान येतो. लावल्यावर ना एक मिनिट ह. आवाज त्याच्यानी चांगला येत असतो. पण पण माझा आवस मला रिपीट येतोय. हा ते माहिती नाही तेवढं पण आवाज आपल्याला ह्या हॅलो हा हॅलो हा बोला हा तेच म्हंटलं चला खेळाबद्दल बोलूत आपल्या दोन मिनिटं अशीच गेली. हो हो हो ते ठीक आहे असु देत. हो चालेल येतोय ना आता आवाज पण.
हॅलो क्लायमेट पण एवढं खूप हे झालंय खराब सर्दी खोकला हम्म ते झा होय ते झालंय खरं म्हणजे कसं. खूप पाऊस पडला पडला आता ऊन पडते प ऊन पडतय हो. अ त्याच्यानी पण थोडं होतोय वेगळं वेगळं.
हा हा तेच.
तुम्हाला कोणत्या खेळाची वगैरे आवड आहे विशेष. हो पहिला कस शाळेमध्ये व ना म्हणजे आपण खेळायचो कबड्डी खो खो डॉच बॉल बरोबर.
तर पण लंगडी पकडापकडी पण खेळायच पहिला शाळेमध्ये असना हम्म. तेव्हा आम्ही खो खो वगैरे खूप खेळायचो शाळेमध्ये.
स्पर्धेत वगैरे पण भाग घ्यायचात का. हो हो हो आणि स्पोर्ट्स व्हायचे आहे ना स्कूलमध्ये हा व्हायचे शाळेमध्ये
चे त्यांच्यामुळे
त्याच्यामुळे खो खो कबड्डी मध्ये पार्टिसिपेट मध्ये असायचंच ह ह हो. मग अजून पण आवड आहे होत कधी खेळणं वगैरे. नाही असं आता मोस्टलीता पण घरी आहे असं मुलांसोबत कॅरम वगैरे बॅडमिंटन ह या हे खेळ खेळ खळ हो बरोबर आहे मुलांसोबत तस होत नाही खर आपलं सुटत जात हळूहळू सगळं ते. हो हो हो तेच आहेण क्यारम आपण घरातल्या घरात खेळू शकतो. हा ते घरातली कामं करता करता थोडं मुलांसोबत होतं सोबत ह आणि म्हणजे आपण हे अं असं म्हणजे त्या खेळाच्या ह्याच्यामध्ये नेहमी नसतोत ना म्हणुन म ते हळूहळू आपलं सुटतही जात, जात हो. आणि कामामध्ये तरी कुठे वेळ मिळतो एवढा आह वेळ लागत ते तर आहेच ये. तुम्हाला कोणत्या खेळायची आवड आहे. तसच मी शाळेतच खेळलेली आहे सगळे जे पण खो -खो, कबड्डी किंवा आपण जे मग आपण आपलं मैत्रिणी मिळ वगैरे मिळून ते आपण होय लंगडी, आंधळी कोशंगीर हे जे काही सगळे खेळ असतात ते आपण ते असलं घर आखून त्याच्यात टाकून एक हे टाकतच एक फरशीचा तुकडा वगैरे टाकून त्याच्यात लंगडी घालून मोजायचे.
हा.
ह ह अशी खेळ आम्ही पण छोटे असताना खेळलेलो. हम्म, हम्म, हम्म बरोबर. आणि आता आत्ताची मुलं तर खेळ खेळायला त्यांना मैदानही नसतं. आणि होत नाही त्यांना खेळणं वगैरे होत नाही, नाही, नाही मुलांना आता कस शाळा, होय पूर्ण घरी ट्युशन होय. हे त्याच्यातच पुर्ण वेळी होऊन जातो हे होन जातो खूप क्लासेस वगैरे पण असतात.
असतात.
असतात हो ऍक्टिव्हटी पण खूप असतात. हो हो नाही आता पॅरेंटस, पॅरेंटस म्हणजे आईवडील कशे मुलांना होय म्हणजे ड्रॉइंग चा क्लास, हा तेच चेसचा क्लास, दुसरे कुठे क्लास त्याच्यामध्येच पूर्ण त्यांचा दिवस पूर्ण निघून निघून जात पूर्ण निघून जात तेच त्याच्यामध्येच पूर्ण होतो त्यां हा म्हणजे असं मित्र, मित्र मिळून शेजारी, शेजारी मिळून जस आम्ही हा आम्ही खेळत होतो शेजारी आपले आजूबाजूचे वेगळे मित्र असाय शाळेचे वेगळे असायचे हो हो आणि पुढे जाता जाता आस हो आम्ही पण खेळायचो म्हणजे आम्ही कसं ते लप्पाछप्पी वगैरे खूप खेळायचो ह. कोनाच्या ही घराम आमच्याकडे कस चाळ सिस्टीम असल्यामुळे लहानपणी क लपायला खूप जागा असायची त्यामुळे लपाछपी आमच जास्त खेळ ह आमचं पण तसच होत आणि तेव्हा असं कुणाच्या घरात जायला वगैरे बंधन नव्हतं. कुठेही काकू, काकी आपली का काकी म्हणायचं आई
ह.
हे म्हनायच कि हो, हो खेळाच खेळायच खेळायचं हो बरोबर सगळे एकमेकांकडे येत जात होते, जात होते. ह म्हणजे प्रत्येक गोष्टीच असं हे असायच आधी हे कस काही केलं तर नेऊन देणं त्यांच्याकडे जाऊन आपण खाणं. ह हो हो हो. कुठे फिरायला पहिले व्हायच म्हणजे कोणी काही नवीन पदार्थ मिळवला तस खास म्हणजे नेऊन देणं आहेच वाटीभर तरी काय नाही ते म्हणजे ते नेऊन देनारच होय पहिले पद्धत होतीच तशी नवीन. केलं काही गोड केलं काही लोणचं घातलं कधी.. कुठून काही नवीन आणलं आनल हो, हो कुठे दर्शनाला गेलं. तर प्रसाद असायचा हो, हो बरोबर हे. पहिला कस आणि दिवाळीचा फराळ वगैरे हां. प्रत्येकाच्या घरी देणं आहेच, होय. असं नाही की खास व्यक्तीला द्यायला पाहिजे प्रत्येकाच्या घरी तसं म्हणजे दिलाच जायचा हा म्हननजे इव्हन तिळगुळ सुधा हा, होय होय म्हणजे आसा संक्रांतीचा हम्म मोकळे पण होतो आधी
का
आणि आता सगळ्यांच्या कामामुळे सगळे बिझी असतात तर अ तेवढं कोणी नसतच घरी अस त्याच असंही होतं आम्ही पण लहान असताना. खेळ खूप खेळायचं तसं माझ्या मुलांनाही तस थोडं, थोडं मिळालं म्हणा. पण आता पुढे मिळेल की नाही आता पुढे अजून थोडं कमी, कमी होत. चाललय कमी, खकमी होत चालय हो खरच आहे. अ मुलांचे खेळ आता मोबाईल वर टी, व्ही बघणं कार्टून बगण ह्याच्यात पण त्यांचा वेळ जातो थोडा त्यांचा वेळ जातो. हो आणि अर्धा वेळ मोबाईल मध्येच सगळे गेम मोबाईलमध्येच खेळून होतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे मैदानावरती खेळायला त्यांना जाणे. होताच नाही अजिबाद. शरीराची हालचाल नाही. हो, नाही होत. खरंच ते त तस असलं तर कस धडपडून थोडं पडलं फुटलं लाग ण, रडणं हे त्यांना काही माहितीच नसल्यासारखं होतय. हो, हो, बरच आहे अ तसं हवं काहीतरी म्हणजे आम्ही आपण कसं आम्ही म्हणजे आता कुठे घर बांधकाम चाललं की वाळू असली तर त्याच्यातही जाऊन उड्या मारायच्या.
मारायचं खरंच आहे हो तिथे ते घर बनवणं वाळूचं घर बनवणं वगैरे,
खेळण असं कुठेही गेलं. तर काही खेळ असायचे आपल्या कुठेही खेळायचं असं. स्पेसिफिक अशी खेळण्याची वस्तूच पाहिजे असं काय नव्हत. तर जे भेटेल त्याच्यामध्ये आपण खेळ खेळायच खेळ खेळायचं भातुकली काय म्हणजे काय काय काय खरच आहे. हो, अ खूप खेळायचो आम्ही, पण लहान असताना परत अ आता तिकडे कुठे भोंडला म्हणतात. आमच्या तिकडे हादगा म्हणतात ते पण खेळाय चो आम्ही, हो हो. हो हो भोंडण्याला तर खूप मज्जा यायची. तेव्हा तर प्रत्येक जण आपापल्या घरनं खाऊ आणायचे वगैरे सगळं मिक्स करून ते खायचं छान छान मजा यायची. इव्हन शाळेत पण म्हणजे भोंडला खेळला जायचं. तेव्हा पण, खूप मज्जा यायची आणि त्याची गाणी पण किती सुंदर होती. सुंदर हो. खरच, आता एखादी ओळ कधीतरी आठवली तर पूर्ण गाण पण आठवतं कधी कधी कोणी म्हणायला लागलं. तर आता भोंडा हा प्रकार एक्च्युली राहिलाच नाही. नाही नाहीच म्हणलं तरी पहिले प्रत्येक शाळेमध्ये हो, भोंडला हा प्रकार मराठी शाळेमध्ये व्हायचाच व्हायचा खरंय आता नाही. नाही काहीच आता काहीच नाही. हा, खेळच म्हणजे तेच आता म्हणजे शिक्षण पद्धती बदलली. आणि मग खेळ पण त्याच्यातून सगळे वेगळे वेगळे होत गेले. हो आणि करमणुकी पण वेगळ्या होत गेल्या सगळंच बदलत गेलं. हो, हो, बदलत गेलं. खरंच, नाही. तर आधी जसं दनादन खेळणं, उड्या मारणं, पडणं, धडक, पडण, रडणं तसं काहीच नाही राहिल काहीच नाही राहिल. अ खरंच आहे. आता नाजूक पणा ही खूप आलाय. आलाय. हो, हो, हो,
पहिला कसं शाळेमध्ये मुलां
मुलांना प्रत्येक मुलाला खेळामध्ये सहभागी केलं जायच. आता कसं शाळ शाळांमध्ये पण कस स्पेसिफिक म्हणजे, विद्यार्थ्याला घेतल जात. कारण कोण त्याला चांगलं येत त्यालाच खेळा यला घ्यायच. हो, तसं होतंय. अस झालेलं. हो, त्यांच्यामुळे म्हणजे, प्रत्येक मुलाला खेळायला मिळत नाही. ऍक्च्युली शाळांमध्ये पण बघायला गेल तर. होय. खेळायला पण आणि म्हणजे कवायतीच्या अर्धा पिटिच्या तासात आपल्या कवायती असायच्या. सूर्यनमस्कार वगैरे पण, सूर्यनमस्कार असायच. आता तसलं काहीच नाही राहील. हा तेव्हा खूप होऊन जायचं असं सगळं सगळं काही काही हो तेच ना केले पण खेळ आता तसे कमी झालेत. पण आपण खेळ मी खेळलीय. बरंच हो, हो, अशा छोटे छोट्या खेळ हा. त्याच्यातून पुढे कोणी कोणी करिअरही केलेय खेळात. खेळामध्ये हो तेच म्हणते हो आता कस शाळांमध्ये पण कसं स्पेसिफिक जो मुलगा त्यात स्पेशल असेल त्या खेळामध्ये म्हणजे म्हणजे त्याला तो निपून असेल त्या खेळामध्ये त्यालाच पुढे प्रोत्साहन दिलं जात सगळ्यांनाच नाही दिल जात एक्चुली बरोबर आहे दहा मिनिट झाली ठेवते मी हां
हो हो झाले झा
बाय चालेल चालेल चला चला ठीक हे ठीक हो छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू ओके ओके ओके बाय बाय बाय